आवाज येतोय येजा काय न्हवच बाबा.
हॅलो.
फोन आल्यावरती बुक हॅलो मोबाईलच्याच की.
काय आवाज येतोय?
रिंगटोन वाजतीया कसली माहिती हाय काय माझ्या पायाला काहीतरी झालंय. हे बघितलं ते परफ्यूम नवं?
हा चांगला आहे ना?
चांगलाच हाय त्यो नुसतं.
मला दोन्ही पैकी कुठला पण एक घेऊन दे फक्त. मला तर ते अ मला ते दुबई इंडिगो ते चांगल्या वाटलेला, दुबई इंडिगो हाय ब ते चांगल्या वाटालाय.
ती बाटली चांगल्या नसतं गप् बस.
बाटली नाही ग मला ते परफ्यूमच चांगल वाटलं ते घेऊ दे, बॉन्ड नंबर नाईन.
फक्त तीन राहिल्यात, फक्त तीन राहिल्यात, घे की आजच कर की ऑर्डर.
मस्त तू काय उगाच मस्ती करू नको ऑर्डर करायचा काय विषय नाही गप पब आस नाही बाबा. थांब रे. फक्त
फक्त पासश्ठ हजार.
आणि जरा पैसे ऍड केलेस की माझ वर्षाची फी जातीय ऐंशी हजार.
माझी पासश्ठ हजार म्हणजे फीज होऊन जातुन जाऊन आणि पाच चार वाजत्यात. काय सांगायलीयास तु.
म ती तुझा प्रॉब्लेम हाय.
माझा प्रॉब्लेम ये माझा हेच प्रॉब्लेम आहे की मला ते परफ्यूम घेऊन दे तू. बाकी कायच प्रॉब्लेम नाही काय ऑर्डर करायच काय तर मागया म्हणतो तर ह्याच्यात नुसतं कॉम्बो ऑफ टू व
माझ्यासाठी काय तर घी की तिथं बसल्या बसल्या.
काय घेऊ सांग? काय सांगू सांग लवकर पटापटा सर्च मरतो सांग. आणि असलं काय तर सांग कणी ज्यात रिटर्न पॉलिसी वगैरे काय व्हाय नको. त्याच रिटर्न तेण काय नसलेल पाहिजे. म्हणजे एगदा आलं की म्हणजे एकदा डिलिव्हर झालं कि मग झालंच. मग तुम्ही कसं तर कसंतर असना चांगलं असाना किंवा बाद असना तुमच्याकडेच ठेवायचं.
ऐ असलं काय नाही काय आणि मला बसलं नाही म्हणजे काय
बसलं नाही म आता ते कायतरी करायचं रे आपण. कासूदे काय विषय नाही ना बसली कोणाला तर दुस ऱ्यानां दे चालतंय मी काय मला काय बाद वाटणार नाही घे.
नव्वद टक्के झालंय काढ चार्जिंग धर धर धर वड मोबाईल तुझा.
ममे टॉप बघ टॉप चांगला टॉप बघ,
हूमेन हूमेन टॉप.
टॉप चा विषय,
तुमचं जेवण आले, जेवा लवकर,
एवढ्या लवकर जेवत्यात?
अगं जेवण म्हणजे ते आहे
शॉर्ट स्लीव्ह.
कुठं उभा राहू?
मॉंग लेअरड डिझाईन रिपड टॉप. काय काय आलंय बावा धीगभर आल्यात.
बघ जरा चांगलं, चांगलं बघ असं.
चांगलं बघ टेन डेज रिटर्न अँड एक्सचेंज आहे हे होणार नाही ना? अवघड आहे तुझं बघालोय थांब की.
ऐ बघ मी काय रिटर्न करत नाही रिटर्न कराय परत येत नाही आहे तसा घालतो बघ पाहिजे तर.
अगं तेच की रिटर्न करायचंच नाही आहे रिटर्न करायचा विषयच नको.
तू मिंत्रावर बघायला लागला आहेस नव्हं?
कलर सांग गं ऐ ब्लॅक, पिंक. येल्लो, पर्पल, डार्क ग्रे.
तसं काही नाही टॉप च पॅटर्न व्यवस्थि ते चांगला पाहिजेल मग कलर कसं पण बघूया.
लिओटाड टॉप ह्म
बॅकलेस बिकलेस काय बघू नको बाबा आपली एवढी हे नाही ह्
अगं त्यात दाखवल्यात मी का बघत नाही आहं. हे म्हणालोय व्हाईट कलर सांग की तू कलर ब्राऊन
अरे कसं अरे आधी पॅटर्न बघ की?
पॅटर्न बरं ठिक आहं थांब मीच बघतो. बघतो कुठला तरी एक खुडकून चांगला आहं काय आहे सोड.
काय ते काय आहे तू.
येस स एम एल एक्से एल डबल एक्से एल ट्रिपल एक्स एल फोर एक्से एल एट एक्से एल. येल काय?
ऐ ऐ कणी दीदीची मला एम बसलेलं ना साईज टॉप ची?
हा कुठं आहं गं बॅग माझी थांब. फोर फोर्ट .
फोटो काढू तुझा? फोटो काढायचाय का तुझा होय त्या म्हणती उगच तशी. घातलेत कधी नाही ते नी. हा नीट घे आदि ते नीट
हम हम नाही होत नाही आहे, होत नाही, होत नाही. काय ग कस अवघड झाले तुमच्या विषयी काय करायच होत?
सांगल तस उभारत नाही बाई अजीबात.
ब्लॅक कलर, ब्लॅक टू पॉइंट तो व्हाईट पांढरा घि नाहीतर काळा घ्या मग पर पल बघू पर्पल पण चांगला आहे कलर. ह्याच्यात पण सगळी सेमच आहेत पण हे सगळं साईज लय मोठीे आहे ती साईज बस नाही ओनली टू आयटम्स लेफ्ट दोनच राहिल्यात. म्हणजे लवकरात लवकर
हां.
एक सेव्हन फोर्टी -नाईन.. आणि मग ह्यात पण सेम तसलंच रिटर्न एक्सचेंज मग यात तर काय विषयच नाही चार फोर म्हणजे फा हा फिफ्टी पर्सेंट टटू लते असा विषय आहे काय कर काय दाखव दाखवणार? हम्म दुसर काय तर बघाय गेल की मग
काय य?
प्रिंट त्यात पण टेंडर रिटर्न आणि एक्सचेंजर असं हे का सर्च करूया काय बिन अं सर्च करण काय रिटर्न ऑप्शन असतय की याज्यात.
याग एवढं नाही वाकायच असं सगळंच नसत इकड बघा सहज बघि तुझ्यासारखी एकदम रिलॅक्स.
काय एवढ खास वाटना. काय बघायच आता? हम्म. दुसरं काय जरा हम्म. मेकअप बेकीअप काय हे सगळं फ्री असतेत का? हे हे हे एकदा वापरल्यावर घेत नसतील ना? हम्म हे बघून बघून काय अग ते ब्युटी प्रोडक्ट्स? एकदा युज केली की मग ते घेत नसतील ना परत? स्ट्रॉबेरी फ्लेवर च हे आहे. थांब मेटलेट मी चेक हा ह ए आहे ए आहे तुला हे पाहिजे काय बघ सांग? तु सर्च कर. हम्म इट्स चिली लिपस्टिक आहे बहुतेक ह्या. इटस चिली अ शेगलम फॉर द फ्लशिप अ चेक टेंट. ये बक्की लवकर. स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे हे आहे फ्री म्हणजे म्हणजे फ्री फ्री मग फोर नाईनटी नाईन स्वस्तय. हे काय मग हे दुसरं काय काय आमाला प्रोडक्ट चे नाव बघून माहित नाही कधी आणि इथ म पा चांगलं का शी शी शी, चांगल नाही चांगलं नाही चांगलं नाही चांगलं नाही
ह ब
हे सगळं सगळ काय लागणार नाही आपल्याला आपल्यासाठी
हे बघ नाही गला द आधी तू, का गं
अरे ही काय झोपली काय फोन चालू करून, लायनर आहे. लाइनर कशाला पायजे आता, डिझाईन नॅचरल मंगल जंगल, म्हणजे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे आहे बाळ. न्यूड, रोज गार्डन, ब्राऊन, हे अजून कशावर नसतील, जरा लावा की डोकं कुठंतर, हम्म. ह्याच्याला पण रिण नसलं तर बेस्टच आहे, पण हो अ ना मग अजून काय करायचं, दुसरं चेक तेन करता येईल का? ह्याच्यात नसणार, यात असली तर सगळ्यात भारी झालं असतं, म्हणजे मस्ती पैकी यात रिटर्न, याच्यात आहे सेव्हन डे आहे.
भगन
म्हणजे एक पण दिवस नव्हता ना. आपली नकोच पाहिजे आम्हाना नकोच. डिफेक्टिव्ह पीस आला तरी चालतंय, खरं रिटर्न पॉलिसी नको, असं आहे का? एक सात सात आठ दहा बारा तेरा हायत, ह्यात असणारच हायत. रिटर्न पॉलिसी असणारच आय.
देखो देखो कैसे, आपण एकदा टेकडीवर जाऊया की गं फोट काढायला, मला काढायची हाईत. मला पण काढयचय अं बाजारात नवीन जॅकेट आलं की काढुया. एक तारखेला हाय, हां, फ्रेंडशिप डे च्या दिवशी
रिटर्न हाय त्याला दहा दिवसाचं हाय.
तुला पाठवते दोन दिवसात, पाठव पाठव.
एक मिंट एक मिनिट च यातना किती वापस येऊन जाणार मग. ए अरे रिमूव झालं नाही वयरे, केलतो झालं नाही कसं काय, जे यज वन से वन सेवन एकशे पंच्याहत्तर आपल्याला कराय लागणार. काय कुपन बीपन हाय काय.? र अनिंग सेव्हटी सेवन पॉईंट् कुठून दुसर काय कोडबीड हाय कुपनचा, अग तुला ऐक सांगतो आहे अवेलेबल आहे माझ्याकडे काय काय अव्लेबल आहे बघ, तुला प्रोडक्ट चे नावं सांगतो.
इथं पण
ब्युटी प्रोडक्ट आहेत बघ सगळे चालतय का?
लांब जा जरा.
हॅलो हॅलो, ऐ आवर लवकर टाईम सपालय. मी तुझ्यासाठी तेच म्हणानालोय तुला, अ ब्युटी प्रोडक्ट हायत बघ.
ब्युटी प्रॉडक्ट् काय नको बाबा मला ऑलाईन.
तेच आहेत माझ्याकडे अव्हेलेबल आता.
आ.
ढिगभर आहेत, ढिगभर आहेत. काय काय फाउंडेशन आहे, परत अं..
आपले टॉप चांगला बघं.
नाही गं नाही दाखवना.
का नाही दाखवना गप्प बसं, तुझं दाखवतेय आणि माझं काय दाखवत नाहीये.
अंग दाखवलीत पण ते चांगली नाही, आवडना मला एक पण आवडना झालंत. काय काय तर दिसालीत सगळी सगळी लै हे दिसाल्यात ह्यात पण आहे, ह्यात पण आहे. थांब बघतो. मी ऑनलाईनच मागवतो तुला अशा अव्हेलेबल आहे, तुझ्या लोकेशन वरच डायरेक्ट डिलिव्हर कर रतो हे पाहिजे काय तुला बघ हे, सांगतो इथं हे हाय. सेट. हम्म, मिनी लिक्विड लिपस्टिक सेट आहे. हे बघं पाठवतो, स्क्रीनशॉट पाठतो का बघं. इंस्टावर बघं, बघितलीस काय? बघितलीस.
काय पाठवलंय, दोन मिनिटं थांब जरासं फोटो काढाय लागले मी.
तुझा फोटो बिटो राहू दे पहिला, बघ लवकर एकदा टाईम संपला की परत मिळणार नाही सांगतो.
देन इटव्हील बी मग, ती तुझी चुकी असणारय माझी नाही.
मग नंतर काय बोलयच नाय असं तस. हे सोडून अजून काय आहे. हे सोडून पण ढिग आहेत. पण, ते पण सगळं सेमच अस ते असं असं परत, ते हां.. प्रेमराय मिंट ब्लूचा. हायड्रेटिंग फ्रेमरवर हायड्रेटिंग, फ्रेम मध्ये हे काय असते. मला याच नावच माहित नाही, पहिल्यांदाच नावं ऐकवली काय काय आहे आबा. डीटच टचप सेले परत. रिफ्रेशिंग करते, मॉइस्चराईज पण करते. ऑब्झर्विंग फास्ट ऑब्झर्विंग कर बोला, स्कीन ऑयली होत नाही. तयार होते. लव खरं पण आपल्या काय करायचं नसतंय.
असं का, हा हे बघ.